हॅलो?
हं, हॅलो?
आवाज येतोय माझा?
हो हो येतोय, माझा येतोय का? बारीक बारीक येतोय ना, जास्त? बरोबर ये ना?
हॅलो? हॅलो? बोला ना ताई.
हां, हॅलो? आला ना? हां हां, बारीक येतोय ना? हां म्हटलं, झालं का जेवण?
हो हो, झालं जेवण झालं, तुमचं?
हो का, माझं पण झालं. इतक्यातच झालं माझं पण, तुम्ही काय जेवण केलं?
काय पाऊत? चालू हाय का, नही तिकडं?
नही ना, पाऊस नही ना, इकडे आता.
नाही का, आमच्या इथ मस्त तुफान काल पाऊस झालाय, छान वाटतय जरा आज.
हो, आमच्याकडे ही काल होता, पण आज काय? थोडंसं नहीच, हे करत ये वाटत तो, बंदच पाऊस हा.
हां हां, नही काल आमच्या इथ मस्त झाला, हम्म. पडायलाच पाहिजेल आता, खूप दिवस झाले, खूप विश्रांत
मंग मंग गरज ना, सगळ्यांना ताणून धरलं, त्याने
हॅलो?
हॅलो? हा आला, हा तेच म्हटलं, पावसाचं थोडंसं हेच ये. काय, काय जेवण केलं होतं, आज?
आज जेवण ना, अं भरलेली वांग्याची भाजी केली. अं राईस, चपाती, बटाट्याची सुकी भाजी. पापडाची चटणी, लोणचं.
बाबा ब ब ब अ मस्त जेवण, छान छान.
तुमचं, तुम्ही काय खाल्ल आज?
आम्ही, वरणबट्टी मस्तपैकी सगळं वांग्याच हं, गोटलेली वांग्याची भाजी.
गोटलेली वांगी का, वरणबट्टीची रेसिपी तरी सांगा ओ.
बरं, हे बघा बट्टी बट्टी करायला म्हणजे काही एवढं काही हे नाहीय ते. कठीण. सोपंय एकदम. आपले गहू असतात ना. थोडेसे जाडसर दळायचे गिरणीवरून जा हो बट्टीच सांगितलं ना ते बरोबर दळून देतात. गावामध्ये नाही ना प्लेन गहू नाही. हे टाकायचं. मका टाकायचं त्याच्यात थोडासा. म्हणजे जरी एक किलो गहू असेल ना. तर असं एक छोटस आतपाव हम्म मका टाकायच.
आता पाव मका आणि एक किलो गहू. हा. हा.
म्हणजे त्याचं प्रमाण बरोबर राहतं. आणि दळून आणायच. हो हो हो थोडस जाडसर. सांगायच बट्टीच.
हा.
दळून आणल्यावर ना थोडस तेल गरम करायचं. त्या पीठ वगैरे आपण जेवढं लागलं तेवढं घ्यायचं. आणि तेल वगैरे गरम करायचं. त्याच्याते ना, त्या मिश्रणामध्ये. गव्हाच्या याच्यात. धने पूड टाकायचे थोडेशी. ओवा टाकायचा. आणि मीठ टाकायचं. आणि तुम्हाला आवडत असेल तर हाळद टाकायची.
हा.
आणि ते मस्त कालून मग थोडस गरम करायचं तेल छान असं. एक किलो, अर्धा किलो. जर असेल ते प्रमाण. तर मग आपल्या वाटीमध्ये असतना. असं आतपाव तेल नाही तर मग त्याच्यापेक्षा थोडस कमी. दोन तीन पळे आपल्या आपण भाजी वगैरे ते पळ्या. आंदाजेनुसार ह. आणि मग ते थोडंसं कडकडीत करायचं आणि सगळं टाकून द्यायचं त्याच्यात. गरम तेल. म्हणजे त्याच्याने ना, खुशखुशी येतात बा. कुरकुरीत अशा.
कुरकुरी येतात.
हम्म हम्म हम्म. तर मिक्स करून मग त्याला चांगलं घट्ट पिळा मळायचं. म्हणजे पातळने मळायचं त्याला.
हा.
आणि मळून ते गोळे ठेवून. मग त्याच्यात अ त्याच्यावर वाफायला ठेवायचं. वीस मिनिट. हॅलो. आला का? हम्म वीस मिनिट ठेवायचं.
वीस मिनिटं झाकून ठेवायचं तसच. घट्ट मळून गोळा करून.
हो हो हो. ते झालं का मग त्याला काढून मग त्याला काप करायचे छान असे. तुम्हाला पटले तर असे चपटे करायचे छानपैकी. म्हणजे तळूने ना इतके भारी लागतात ते. जसं आपण हेच खातोय. काय कडक पाव करतो ना आपण तसा. ब्रे हां तसा. मस्त लागतो तो. टोस्टसारखा.
हा म्हणजे आणि ते म्हणजे असं गोल गोल गोळे करायचे का? कापायचे कसे?
गोल गोल गोळे करायचे. आणि गोललाच असे बारीक बारीक काप करायचे. आपण कसं बटाट्याच्या साली करतो ना. बटाट्याचे हे काप.
म, कापून कापून काय करायचे ते?
आणि ते कापून तळून घ्यायचे त्यांना छानपैकी.
हे पीठ उकडायच वगैरे नाही का ओ?
मग पीठ तुम्हाला सांगितल ना पीठ मळून उकडून घ्यायच बवा वीस मिनट अस.
डायरेक्ट आख पीठ का त्याची गोळे करून उकडायच.
नाही नाही गोळे तळून ना गोळे करायचे गोलगोल आणि ते उकडायचे बवा अस.
हा आणि ते म्हणजे अस पाण्यात उकडायचे का अस वरच्यावर ठेवण
हा कोणाला पाण्यात उकडायच आहे ते पण उकडू शकतो आणि आपण गाडी गाळणीमध्ये पण शकतो तिथे. तस काही नाही प्रॉब्लेम एकदम मस्त येतात ते दोन्ही याच्याने. पण मग भारी होत आणि वरणाला पण तस वरण पण छान राहत ते कोणी साध करत कोणी फोडणीच करत. तुम्ही करता की नाही वरणबट्टी.
वरणबट्टी आमच कस होऊन जात. भाजी चपाती ते नाही कस जास्त खाण होत. आणि वरणबट्ट ते आवडती पण ह्याना शक्यतो कस होत सासरी वगैरे असतात त्यांना नाही अस चालत नाही, मग आम्ही कधीतरी मुलाना सुट्टी असली तर बनवतो पण मी रेसिपी तुमची वेगळी आहे ना, आमची तने एका तशी शेजारी एक गुजरात राहायचे ना ते बनवायच्या सारख मग त्यांना मी एकदा विचारल त्यांनी ने का काय सांगितल तुला ने का म्हणजे अ करायच असेल तर मग त्यांनी नाही का कणकेच सांगितल होत. त्याच्यात रवा टाकून म्हणे कि ते अस घट्ट गोळा करून अ पंधरा मिनिट झाकून ठेव आणि नंतर ते कर म्हणे अस नाय का उकडून वगैरे पण मग अस प्रॉपर असे प्रोसेस वगैरे काही माहित नाही मला त्याची.
आम्ही तिकडचे आहेत ना जळगावकडचे.
हा तुम्ही ज जळगाव साईडला जास्त असातात.
हो आणि ते प्रॉपर असते ती तिकडे आपले ह आणि तिकडे दा दाल काय काय म्हणतात तिला?
ड डाळबट्टी तुम्ही. हा तुम्ही.
हा तुम्ही डाळबट्टी इकडे आमच्या इकडे डाळबट्टी म्हणतात. हाहा त्यांच्याइकड नाय का. डोकडी. नाही काहीतरी म्हणतात.
हा वेगळच काहीतरी म्हणता.
शब्द आहे त्याला बट्ट्यांना काहीतरी म्हणतात ते, आपण डाळबट्टी म्हणतो ना. नाही डाळ ढोकळा ते हा हा.
डाल ढोकला म्हणजे, ते कसे करतात ते डाल ढोकला याला म्हणतात अहो. आपण चुकुल्या करतो ना हा त्याला ड डाळ ढोकला म्हणता. हा म्हणजे अस डाल ढोकला म्हणजे मला पण माहित नव्हत, काय नव्हत गुजरात हा डाळ बाटी म्हणतात.
हा हा
डाळ बाटी म्हणतात आणि डाळ ढोकलाय ना तर त्या आपल्या चकुल्यांना म्हणतात गुजराती. आम्ही गुजरातला गेलो होतो ना तर माझ्या मैत्रिणीच्या घरी समोरच राहायचे. तर ते रोज सांगयचे डाळ ढोकला खाये ड डोकला खाय म्मी एक दिवस म्हणत तुम् फक्त ोकळ्यांवरतीच कस खाता ओ? ही ही ही... आम्ही ढोकळे नाही खात म्हटलं कधीतरीच ढोकळे खातो.. तर त्या मला म्हणायला लागल्या आहो म्हणे, आम्ही हे डोकं नाही खात म्हणे आपले नाही कां. म्हणे डाल ढोकला म्हणजे आम्ही नाही का वरण करतो म्हणे तिखट त्याच्यामध्ये कणिक भिजवून ना त्यांचे करतो ना करतो, म्हटलं आम्ही चुकुल्या म्हणतो. म्हणतो त्याला. आणि मला डाल ढोकली डाल ढोकली म्हणजे मला वाटायचं की ती रोज ढोकळेच खातात सकाळी संध्याकाळी
मलाही पहिले तेच वाटायचं बर का ताई. हे डोकडे कस काय खात असेल म्हटलं? डाळ म नंतर ते मग हे झालं ना, आमच्या इथे एक आहेत त्या मग त्या म्हणे नाही नाही म्हणे आम्ही असं. ते बनवून खातो म्हणून म्हणजे कुठे आपल्याकडे वेगळ बोलायचं हे
हां मग तेच ना पण म्हणजे, आपल्याला नाव चेंज असतात. हा नाव बदललेल्या असतात त्यामुळे कसं लक्षात येत नाय ओ..
हा आणि ऐकायलाही वेगळं वाटतं ना ते.
हा ढोकळा आणि आपल्याला एवढं माहिती की, गुजराती लोकांचा ढोकळा फाफ फाफडा जिलेबी हा तीन फेमस आयटम आहे हा. हा मग आपण काय म्हणतो की हा खरंच यांचे इथ का नी रोज ढोकळे च असतील पण ते ढोकळे खातात नाशट्याला रोज.
ह हं हं..
त्यांच्याकडे जिलेबी, ढोकळा, फाफडा खरंच असतो, इकडं कड पण मग हे डाळ ढो बनवलं का ते चिकुल्या बनवल्या म्हणायचं रोज चिकुल्या असतात त्यांच्या घरात एक दिवसा आड
हाव का ते आवडतं ना मग आमच्याही मुलांना खूप आवडत्यात डायरेत चकुल्या
हां डाळ. छान लागतात असं कधीतरी खायला वगैरे खूप छान वाटतं.
हम्म हम्म हम्म, खरंच. ते बनवायलाही सोपे आहेत ओ. पटापट पटकन होऊन जाता ते.
पोळ्या लाटून त्याच्यात डायरेक्ट टाकायचं, हम्म.
हांव पोळ्या लाटायचं ताणच नाही ये, आता आमचं. ते काही घाई झाली का? आम्ही पटकन डाळ शिजवतो पटकन. पटापट पटा गोळे लाटून घेतो. आणि पटकन म्हणजे खिचडीपेक्षा ते लवकर होतं.
खिचडीपेक्षा लवकर होत आणि काही काही ठिकाणी वेगळं पण आता कोल्हापूर साईडला नाही का वरण फळ म्हणता.
हा हा तिकडे बी वरुणफळ म्हणतात. ते किती तीन तीन-चार प्रकार म्हणजे आपल्याला ऐकण्यामध्ये तेच सेम. व्यंजन पण, मग तीन चार प्रकारे.
तीन चार प्रकारे काय काय डाळ ढोकळा काय काय ते आपल्याण छकुल्या म्हणतो, काय-काय वरणफळ म्हणतात. भरपूर म्हणजे, पण प्रोसेस तीचं. वरण करायचं आन, त्यांच्यात चपाती टाकायची लाटून. कट करुन. हम्म. पण छान आहे खरंच ते कधीतरी खायला मस्त वाटत.
आणि स्वाद पण छान असतो त्याला.
हो. आणि आता हे पावसाळ्याच्या नाही का भाज्या वगैरे नाही जर भेटल्या तर ते खरंच उत्तम आहे घरात करायला.
हं. ते पटकन व्हतं आणि भज्या बिज्या त्याच्याबरोबर- छान लागतात आणि भजे खायला पण.
आणि गरम गरम ते खाल्ल्यानंतर चव पण छान येते ना.
चव हां. तूप वगैरे टाकून मस्त.
हम्म. तूप टाकून मस्त.
भजे आवडतात का तुम्हाला? भजे? हम्.
हो मग. खूप आवडता भजे. कांदा भजे. बटाटा भजे.
मुगाच्या डाळीचे केलेले?
मुगाची डाळ भिजत घालून हो केलेत ना.
किती सुंदर येतात ना ते?
हो. खूप छान वाटतात.
सांगा बरं. रेसिपी मी म्हणजे-
तुमच्याशी बोलून ताई खूप छान वाटलं. तुमचं झालंय दहा मिनिटाच कॉल.
हां का? झाले का? ओके. चल. ठीक आहे. ठीक. ओके. धन्यवाद.